हॅलो
हा आववरलं का नाही ते
हम्म चालू आहे बघा तुमचं
हा माझं पण चालू आहे
हा हा
हम्म आता सकाळ सकाळची गडबड असते आवरायचं जायचं
हा हा
हम्म मुलगी उठली टायमिंग अकराचे आहे हम् खरं जायला अनेक पंधरा वीस मिनिट लागतातच नाही
हम् मग काय असं थंब सिस्टीम वगैरे आहे की काय
इथंम वगैरे काय नाही सोडा अजून म्हणजे मला तर काही लागूये अजून म्हणजेिथे शळेत नाहीच इथं आमचं
हम् हम्
हम् खरं पोचायला लागते च उगस ते लेटने गेल्या नंतर आणि बोलून घेण्यापेक्षा वेळेत गेलेलं बरं आहे
जेवढ जितकं लवकर आवरता येईल तेवढं आवरून प
हा होय होय आणि तिथे कसं आहे तेच बीडी पण पहिला स्टार्टिंग ला क्लास असतात नाही खाली
हा हा
हम्म प्रत्येक वर्गाच असतं त्यामु शिक्षक लवकर येतातच अजून मी काही ते घेतलेले नाही त्यामुळे मी काही अकराला वाजता जाते म्हणजे अकराला एक पाच दहा मिनट कमी असते ना शाळेत पोहोचायचं हम्म असं करते मला टायमिंग सांगितलं ते सोडा
हम्म मॉर्निंगची प्रेयर वगैरे झाल्यावर मग रुटीन चालू
होय ते कायच मग तेत आणि एक पंधरा वीस मिनिट असं सगळं असते हा
त्या बारक्यांना शांत करण्यातच जास्त वेळ जात असणार
होय होय होय तरी पण नाही जे ह जे स्पर्धा परीक्षेचा वर्ग आहेत ना ते एकदम लगेच शांत बसतात कारण अभ्यास पण जास्त असतोय आणि आणि हुशार पण आहेत ती म्हणजे सांगितले लगेच करतात जर एक दहा मिनिटाचा ब्रेक म्हणजे शांत बसले लिहून त्यांचं फास्ट झालं दुसऱ्यांचं झालं नसेल तर हा टीचर पुढचा अभ्यास द्या पुढचा अभ्यास द्या असं करत असतं हम् म्हणजे त्यांना पण सवय लागली आता अभ्यासाची
आणि त्यांना ते काही पण करून कवर्ह करायचच असते ना
हा होय आणि कसं अजून लहानांना म्हणजे अजून हा महिना पूर्ण आपल्याला घ्यायचाय तरी पण एवढंच शिकवून रिव्हिजन घेऊन तीन तीन चार चार वेळा रिव्हिजन घेऊन पण आणि ह टीचर आणि काही तर वेगळं घ्या वेगळं घ्या असं करत असतात ते
त्यांच्या फरमाईशच पूर्ण कर
हा हा होय अजून ती लहान आहेत त्यामुळे त्यांना अजून काही समज नाही मोठी मुलं कं हा कशाला उगस शिकवा लागल्यात तर राहऊ दे यायलाच ना पण टीचर असं म्हणतात बघायचीला हम्म हाप आप हा त्यांची इच्छा असते त्या तर आता ही नवीन आहे त्यामुळे त्यांना जरा वेगळं आहे नाही आणि त्यात कसं आता सगळं इंग्लिश मराठी गणित वगैरे सगळं आहे हम् कोणतं शिकवणार आहे पुस्तक कोणतं काढू हेच त्यांच सगळ विषय असतय पहिला हम् गेल्याबरोबर टीचर आज तुम्ही छान दिसायलाय बघ ह्यातच दहा मिनट घालत - त्यात ती रोजच तेच आहे हा
टीचरनाच गोडी गुलाबी काय
हा गोडी गुलाबी हा गेल्या बरोबर हा परिपाट झाला ना लगेच खाली वर्गात हॉल मधे असतय परिपाठ खाली वर्गात आल्यानंतर मग चालू हा टीचर आज तुम्ही लई छान दिसालाय असं तस सगळं गोड बोलून मग रिकम व्हायचं अभ्यास केला नसला तर हा हा हा हा टीचर काय मारणार नाहीत हा टीचरांच्या सोबत सकाळी व्यवस्थित बोललय टीचर काय मारणार नाहीत आणि ज्यांचा अभ्यास पूर्ण नसतय ते तर पहिला असत्यात
आधीच टीचरांना हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं म्हणजे पुढं काय बोलच नाहीत
हम मग डब्याला काय आणलं सांगायचं टीचर मी तुम्हाला देते काय आज म म्हटलं नाही तुमच तुम्ही डबा संपवायचा आणि नाही ओ टीचर अमच्या मम्मीन द्यायला सांगितल्या अस करतात बघा मग
हम्म
य घ्याच
तर मुलांसोबत पण एक नातं बनून जात
होय होय लगेच चालूच हम्म मग विचारत्यात की आता परवा तेच सांगितले ना मग का तुम्हाला कि दुपार नंतर आले फॉर्म भरायचाय म्हणून
हम्म
तीन ला आले म्हंटलं ते लगेच दुसऱ्या दिवशी टीचर का गेला आमचा ऑफच क्लास गेला बघा आम्हाला मग खेळायला सोडले मी म्हटलं अर दोन तास तर वर्गात होता मग नंतर त्यानंतर तुम्ही दीड पावणे दोन तास आणि अभ्यास देऊन गेल ते की म्हटलं लिहून फळ्यावरती ते पूर्ण केला त्यानंतर थोड्या वेळ मावशी थांबल्या आणि मग अमृता टी टिचरांनी आम्हाला खेळायला सोडल्या बघा बाहेर तुम्ही का गेलता असं कराल्यात म्हटलं काम होत माझं त्यामुळ गेलत हा मग ती विचारत्यात दुसऱ्या दिवशी गेल्याबरोबर बर सगळ टीचर का गेलता ओ लवकर सगळीच मुलं मुली
आणि आपल्याना पण मुलं असल्यामुळ कणी आपल्यासारखीच होती पण आपल्या मुलांसारखीच आणि म्हणजे हम पहिलीचा वर्ग म्हणजे काही एवढी मोठी नाहीत ती आत -
हा नाही त्यांना आता कुठं समज याल्या त्यांना फक्त अ आ इ ए बी सी डी सी डी हे एवढंच की दुसरं कुठलं काय असतय
ते आईवडिलांना सोडून घरातल्यांना सोडून येऊन बसत्यात तेच महत्वाचं आहे
हम् आणि एकेकांना कसं आहे दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी जाऊन झोपायची सवय आहे नाई
हम
एक एक जण झोपत्यात मग आता नवीन येतोपर्यंत जर पण मुख्याध्यापक पण म्हटलेत हा त्यांना त्यांच्या परीन जायचं आपण पण आणि कसय हा ती झोपतो म्हटलीत ना त्यांना एक दहा मिनट झोपू - पू द्यायच हा बाबा तू बँच वरती डोक - ठेव एक दहा मिनिट बस तसच किंवा झोप तसच दहा मिनिटं झाली की - त्यांना हाक माराचं म्ह- ते जर चुकून एखादा झोपला तर शक्यतो कोण झोपत नाहीत एकटीच मुलगी आहे तशी जरा तिला सवय ही मुलं क अस एकमेकांच्या सोबत बोलत वगैरे अभ्यास करत त्यांचा दिवस जातोय एकच मुलगी आहे की तिला? दुपारी तीन चार, वाजले म्हटले की तिची डोळा झाकतोयच पूर्ण. मग ती झोपली की लगेच मुलं येतात टीचर झोपली झोपली. आणि ती ती जरा नाटकीच कर हा म्हणजे तिला अभ्यास करायला नको असतय हा मग येऊन टीचर माझ हात मोडलंय बघा मी म्हटलं कुठं मोडलंय ग? आवो नाही आता मोडला नाही गेल्या वर्षी मोठ्या गटात हा मोठ्या गटात अस तान माझ हात मोडलाय म्हटलं मी म्हणलं काय झालं? आता काय दुखालय मग त्या अभ्यास दिलता जास्त नई ओ टीचर लई खरं हाय. मी म्हटल कुठला हात मोडलाय पहिला डावा दाखवली मग म्हटलो लिहाय तीत उजव्या हाताने नाही टीचर दोन्ही पण हात मोडल्यात.
अहं अहं.
असलेच. मग दोन्ही पण हात मोडल्या तर म्हटलं राऊदे एक दहा मिनिटं बस म्हंटलं. दहा मिनिटानंतर लि म्हंटलं ते झालं. दहा मिनिटान थोडं लिहिली पुन्हा आली. टीचर माझ्या पोटात दुखा लागलय म्हणजे असं रडायलाच चालू करत्या.
हम्म हम्म.
पहिला मी नाही म्हटलं कणी नाही मग नंतर बेंचवर जायचं रडायचं असं चालू करत्या.
आणि त्यांच्याकडे तसे ते टिपिकल कारणं पण असतात बघा
हा हा. मग ति हा तिची रोजची कारण हायत हं. आज पोटात दुखालय, उद्या छातीत दुखालय. मग त्या अमृता मॅडम म्हटल्या रोज का रडत्या ही मी म्हटलं तिचे रोजची तिजी रोजची कारण वेगवेगळी आहेत म्हटलं सांगितलं तर तुम्ही म्हणशीला तिच्या मम्मीला बोलून घ्या आणि सांगा. तिची मम्मी पण आली होती सांगायला. तिला असं असं सवय हाय आणि जास्त अभ्यास केला की तशी कारण सांगत्या म्हणून.
हा हा.
हम्म. मग म्हटलं की तिला नंतर म्हटलं की मावशी हायत आपल्या इथं आपल्या इथं दवाखाना पण आहे जवळ तुला लय दुखा लागलं रडा लागली ती ने. लई दुखालं की सांग म्हटलीत आम्ही मावशींना मी पण येतो म्हटल्या आणि मावशींना पण आपण घेऊन दवाखान्यात जावूया मग तिला तेच कारण सांगितलं. मावशीने घेऊन फक्त दवाखान्यात जाणार नाही म्हंटलं तुला सोबत घेऊन त्याने एक इंजेक्शन पण देतात म्हटलं म्हणजे द हात दुखायचं पोट दुखायचं, छातीत दुखायचं सगळंच कमी येतय. त्या दिवशी काय बात रडली नाही बघा. दुखाल तरी पण जरा जरा टीचर माझा जरा हात दुखालाय जरा नंतर लिहू काय? घरात करू काय? असं केली. हा घरात कर म्हटलो आणि पुन्हा म्हटलं हात दुखायचं कमी म्हणजे बोलताना दिसत्याच की लगेच गप्पा मारत हा लगेच म्हटलं तन्वी कमी आलय पटकन काढ म्हटलंवर मग काढ काढायला चालू करत्या.
हम्म.
मग दोन दिवस काय रडलीच नाही काही कारण सांगितली नाही का काय नाही.
लई हे असं आहे की अ चांगल्या विद्यार्थ्यांना आपण प्रोत्साहन पण दिलं पाहिजे आणि अशा खोडगुणी विद्यार्थ्यांना समजावून घेऊन त्यांच्याकडून कसं काढून घेता येईल.
होय आणि तिला कसं येतय सगळं करायला येतय, काढायला येतय सगळं येतय. खरं कस हाय अं करायला नको. हा. आता कशाला का करू घरात करतो, नाही तर नंतर ट्युशन ला जाणाऱ्या टीचरांच्या करवडून करून येतो. मम्मीकडून हा मम्मीकडून करून घेतो असं चालू असतय तिज. टीचर जरा आज बास की जास्त अभ्यास झालाय हा टांगळा मंगळ करत्या.
हा.
येतय पण सगळं वाचता येतय, लिहिता येतय, सगळं येतय. आणि किली तर फास्ट पहिल्या नंबरला दाखवायला येत्या.
हा हा.
हम्म नाही तर नाही मग.
आत्ताची वेळ कशी मारून घ्यायची त्याच्यासाठी ती कारणं असतील हो.
हम्म हम्म हम्म.
अशा विद्यार्थ्यांना हँडल करायचं पण लय अवघड असणार.
होय.
हा.
मुलांच काय सांगता येत नाही आता.
प्रत्येक वेळेला कारणं द्यायचं.
हम्म.
हँडल करायचं असं.
होय होय. त्यांना कशी ती एक सवय झालेली असत्या लहान गटात जरा वेगळंच प नाही त्यांना पहिलीत गेल्यानंतर मग दिवसभर बसायचं वेगवेगळा अभ्यास सगळं चालू असतय त्यांचं.
त्यांचं काय आता आज. सगळं वेगवेगळं असल्यामुळेच क आपण त्यांना समजावून घेऊन जाणे हा एकच पर्याय ये.
हम्म हम्म तुमच्यात पण असतील तशे.
म्हणजे माझ्यात विद्यार्थी असं काय नाही पण माझे लाभार्थी हट्टी आहेत.
हम्म हम्म हम्म.
किती जरी पटवून सांगितलं तरी त्या बाबतीत सिरि हा सिरियसनेस पणा नाही जेवढ्या दिवस चालेल तेवढ्या दिवस चालेल असं.
ह मग त्यांच्या पाठी मागे लागयला लागत
हा त्यांच्या पाठी मागे लागव लागते आता एक एक म बाळांचा दीड महिन्याचा डोस असतोय तो त्यांनी नवव्या महिन्यात घेतात
हा हा हा.
म्हणजे जे बहुरुपी म्हणजे जे वेल एज्युकेटेड नाहीत ज्यांच शिक्षण कमी झाले त्यांना ते म्हणजे त्या लसीचं महत्त्वच करत नाही किती पण सांगा.
होय.
मग ते कसं होतय. जर समजा बाळाला लेट झाला तर मग करत काहीतरी उद्भवलं तर ल टेन्शन येते ना.
होय ते त्यांचं त्यांना कळायला पाहिजे की एवढं सांगून पण ऐकत नसते म्हटल्यावर मग काय उयोग आहे.
मग आता मी काय करतोय म्हणजे दर वेळेला सा सांगून सांगून तेने ऐकत नाहीत मग वरच्या अधिकाऱ्यांना पण आपल्याला उत्तर द्यायला लागत म्हणून एक वन पेज नोट तयार करणे आणि त्यांच्याकडून तशी सही घेणे आम्हाला बाळाला डोस द्यायचा नाही
हम्म हम्म हम्म.
म्हणजे आपण पण अडकणार नाही आणि त्यांना पण म्हणजे हे नाही हो कस अ अधिकाऱ्यांना काय वाटणार अधिकाऱ्यांना काय वाटणार तुम्ही तुमच्या एरियात फिरतच नाहीत. त्यामुळे तुमच्या लक्षात येत नाही पण बघा की दीड महिन्याच डोस नव्या महिन्या म्हटल्यानंतर किती वेळ झाला मग.
हम्म मग तुम्ही शाळेतच शिकवायला जातय की हे आहे. आपलं आशा वर्कर हाय काय हम्म हम्म हम्म. ज की मग अशा वर्कर म्हटलं असं असत आणि ऐकायला पाहिजे आता आमच्या इथे पण येतात बघा.
हा हा.
एवढं चांगलं काम करतात की त्या जाता येेतता हाक मारून जातात आमच्या लहान मुलांच्या वेळेस त्या येत होत्या.
हम्म तसच असतंय आशाचं काम कसं असं म्हणजे एक दिवस भागात नाही गेलं तररी पण का नाही आला
हम् होय. नाही त्या येतात. आता आमची मोठी मुलं झाल्यात. तरी पण हा आता ओळख कशी जास्त झाल्या नाही. नसल तरी. पण हा हाक मारायचं, मुलं कुठ आहेत विचारायचं, जरा बसायचं, चहा वगैरे प्यायचं जायचं. म्हणजे आपणच बोलवायच चहा घ्यायला आला नाही खूप दिवस असं. चांगलं आहे हा म्हणजे पटवून घेतले. तर व्यवस्थित आहे. नाही तर नाही म्हणतात. मग आमच्या इथे पण आहेत जरा दुसरी असे वेगळ्याच ह्याच्या आहेत. खर ते ऐकत नाहीत. म्हणतात एका घरात चार चार पाच पाच मुलं आहेत म्हण त्यांना असं एक त्यांची संख्या मुलांची पण, खरं व्यवस्थित काय करत नाहीत की काय नाहीत.
ह ह ठीक आहे. ओके, घ्या परत फोन करते मी तुम्हाला.